हॅलो
हॅलो
ह हॅलो
हॅलो हा बोला
हा बोला की.
जेवला की नाही अजून?
काय करताय अ नाही अजून आता जेवणार तुम्ही जेवला?
हा हो जेऊन आता थोडं विश्रांती घ्यायची.
हा हा हा बर आहे. तुमची दुपारची विश्रांती.
म्हटल्यावर काय करायचं मग.
आम्हाला विश्रांतीच नाही दुपारची कधी तरीच.
हा हा ते सकाळीच लवकर आवरून ठेवायचं ना मग चपाती वगैरे.
अहो ते गरम गरम कर सकाळी करून ठेवली मी मी सकाळी या. अ सहाला डबा बनवते मग ते करून ठेवले की दुपारपर्यंत ते कडक
नाही आताच सांग नंतर दहा अकरा वाजता थोडं करून ठेवायचं ना चपात्या म्हणजे आपल्याला नंतर बरं पडतेय.
काल मी तसच करून ठेवलं तर भाऊ मनाला हे असं काय कडप व्हायला लागलंत मग म्हटलं आता लेटच करूया. आज काय डब्बा पण नव्हता.
हा हा हा
म्हणलं जेवायच्या आधी करायचं नाश्ता वगैरे केलता सकाळी.
हा हा
म्हटलं आता काये शे अंथरून पण थोडं धुवायचं होतं. पाऊस आता चालु होईल ना तर एक एक एक एक होय झालंय आता. एक दोन राहिलेत एक दोन राहिले असतील ब्लँकेट. रोज दोन दोन दोन दोन धुन टकतो. ते मग वाढत ते आधी आवरून घेते ना होय. मग ते आधी म्हंटलं जेवणाच्या आधी ते करून घ्यायचं म्हणजे वाळते.
हा ऊन आहे का तिकड पाऊस?
ऊन भरपुर आहे कडाक्याच ऊन आहे
पाऊस नाही झाला अजुन?
पावसाचं अजुन काही चिन्हच दिसत नाहीय मळब येते कधीतरी आणि निघुन जाते परत.
कसय. लेटच झालाय पाऊस.
गावी कुठं कुठं चालु झालाय वाटतय पाऊस.
गावी पाहिजेच ओ आता ते पिकांना पाहिजे नाता टोकन वगैरे केले लोकांन.
तेच की. अं आता चालुय पाऊस कुठं कुठं चालु हो आता काय इकडं पण येईल. हिकडं अजुन पडलाच नाही एकदा पण.
हा नयी इकडे आमच्या इकडे दोन दिवस पडला पाऊस.
हा हा हा-
हा
थोडं कस पाऊस पडल्यावर गरमी पण कमी होते ना.
हा होय पण पाऊस पडायच्या आधी नाही एवढं गरम होतंय की काय. सांगता येत नाही आणि त्यानंतर मग अचानक पाऊस येतो असं होते.
इकडं आता बघुया वारच सुटलंय जोराचं.
हा हा नाही घरच आता सगळीकडे तसच वालं ते वारं वादळ सुटते आणि मग पाऊस पडत असं व मला. ते का निसर्ग आता काय सांगताय त्यांना कधी पण पाऊस पडु शकतोय.
होय निसर्ग काय आपल्या हातात आहे.
ते बिघडवले त्यामुळे ते आपल्यालाच त्रास होणार त्याचा. झाडे वगैरे तोडली हे केली की पाऊस कमीच होते.
हो आता निसर्गाच काय आपल्या हातात नाही तर तो कसा हे करल त्याच्यावर. अवलंबुन राहणार माणसांचं जीवन.
होय ते पण पण आपणच त्याला कारणीभूत आहे ना आपण सगळं
होय माणसात केलं सगळं. झाडे तोड जंगल तोड केल्यामु पर्यावरणा
हा.
मज झालाय त्यामुळ पावसाचं प्रमाण कमी आहे. मग सगळ्यावरच परिणाम होते परत अन्न धान्य पिकत
हिट वाढले. कारण झाडे असली कस तेवढं नियंत्रित राहतय ते
होय नाहींतर आता ते सूर्याच्यापती निलकिरण डायरेक्ट पृथ्वीवर माणसांना त्याच्यामुळं
पृथ्वीवरच आवरण आपण काढून टाका लागलोय म्हंटल्यावर त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या सगळ्यांच्या मच्यावरच होणार ना जीवनावर होणार.
होय आणि उन्हामुळे बघा की आता मे महिन्यात. उन्हामुळे उष्मा घाताना लोकं मिेलीत.
हा हा होय ते तर प्रमाण वाढले आता हल्ली ते उष्माघाताचं कारण ते अस्वस्थ वगैरे वाढत. आता उष्णते ना कडक उना झाला ना. टेम्परेचर किती पंचेचाळीस पन्नास डिग्री सेल्शिअस टेम्परेचर.
हो टेम्परेचर पण जास्त. राजस्थानला तर झाडच दिसत नाहीत.
मग तेच तिकडं सगळं वाळवंटच आहे तिकडं काय होत असेल
गे मला.
म्हणजे कस विचार करण्यासारख्या गोष्ट. पाऊस आता गेल्या वर्षी भरपूर पाऊस होता या वर्षी पाऊसा सुरुवातच नाही अजून.
होय एक एकदा म्हणजे अतिवृष्टी होती लोकांना. को म्हणतात पाऊस बास त म्हाला
हा तर मध्ये गेल्या वर्षी सोलापूरला पाऊस पडला बघा.
होय महापूर वगैरे आले की
हा तिकडे पाऊसच नसतो ना जास्त आणि ह
पंजाबमध्येध्ये पण किती नुकसान झालं जनावर वाहून गेली.
होय नाही ते कस ते हेच व्हाय लागलं ते निसर्ग चक्र बदलल्यामुळे सगळीकड थोडाफार प्रमाणात कुठे कुठे ते परिणाम दिसत ते आलाता तो
आणि ओजनचा थर वितळल्यामुळं जेवढा बर्फ आहे तो वितळायला लागला तर. पृथ्वी बुडाल की
पृथ्वीही मला राहणारच नाही ना आता ते कसं थोडंफार अजून आत्ता लोक जागरूक व्हायलेत त्यामुळे जरा झाड वगैरे वाढाय लागलेत अत्ता पण ती जर लावलेली झाडं जगवली तरच ते काहीतरी थोडाफार प्रमाणात ते बदलवू शकेल म्हणजे झाडांचं प्रमाण वाढलं तर उष्णता जरा कमी येईल आटोक्यात येईल.
पण एवढं तर एवढ्या सगळ्या जनतेन ते करायला पाहिजे एकानां करून होणार नाही.
हा प्रत्येकानच आपली जबाबदारी म्हणून आपलं
हो. सरकारन हेच करायला पाहिजे त्यांच्यावर अ ता कसं लागूच करायला पाहिजे नियम.
नाय तो नियम लागू कराय पाहिजे ग प्रत्येक घरात प्रत्येकी चार झाड असं
आणि प्रत्येक मानसी चार झाडं म्हणजे जगवलेली ती मोठे केलेली असं त्याच क्रम दाखवा असं करायला पाहिजे हा.
सरकारला काहीतरी बक्षीस ठेवाय पाहिजे म्हणजे माणसं सगळी करतील.
होय बक्षिसासाठी कर आपल्या पुढच्या पिढीसाठी केलं पाहिजे ते नाहीतर काय बक्षीस काय असे कोणी कोण पण देतय ना? हा आता ते तर चालूच आहे जगात.
मग सरकारन अशी काहीतर हे काढायला पाहिजे योजना काढायला पाहिजे. मग माणसं पैसे मिळतात म्हणून काय पण होय.
एक तोळा सोन देतो पाच् झाडं लावायचे आणि ते ते कळून दे
होय महिला लगेच तयार होती
महिला पटन करतील ते कारण सोन म्हणजे महिलांचा जीव की प्राण आहे.
होय आणि आता सोन्याच भाऊ पण गगनाला विडल्यात कुणाची घ्यायची हे नाही
काय हेच नाही तिकडे बघायचंच नाही सामान्य जनतेन. ज्यांच्याकड पैसा आहे त्यानीच जायचं तिकडं. पण प्रत्येकाची अपेक्षा असेच् ना एवढं थोडं तरी घालावं हे घालावं असं वाटते ना सगळ्यांना?
होय पण आता ते तेवढं आपलं हे पण पाहिजे कंडिशन तरी पाहिजे तेवढी. माणसाला दोन वेळच्या पोटाचा प्रश्न आहे.
हा आणि आता हे ब सोन जरी घातलं तरी काय उपयोग नाही. कधी कोण हिसकावून काढून घेईल ते पण सांगता येत नाही, म्हणजे ते असून पण घातय नसून पण घातय अशातल गत आहे ते.
होय चोरीचं पण प्रमाण किती वाढलंय कुठं जाईल तिकड चोऱ्या माऱ्या गु
चोरी आहेच घरी नसलं घर ब रिकाम दिसलं तरी घर फोडतात. समोर ग गळ्यात घातलेलं दिसलं तर ते चोरी करून म्हणजे हेच हिसकावून घेतात सगळीकडे तेच आहे ओ त्यामुळं आपला जीव महत्वाचा आहे बगा खाऊन पिऊन सुखी राहणे सोन तुही नका आता भरपूर वरायटी आले बाया म्हणजे ती ज्वेलरी वगैरे असते ना ऑक्साइड ज्वेल री हे तेन हा ते पण किती व्हरायटी आल्या तेच घालू फिरायचं कुठं कोणाला ओळखून येतय?
ओळखून येत नाही खरं.
हा. जास्त काय करत किती पण म्हंटलं हा एवढं पाहिजे ते पण जेवढं आहे तेच भेटणार आपल्याला. त्याच्यावर काय नाही भेटणार.
होय.
आणि कष्ट करायचे म्हणजे किती करायचे म्हणजे सगळंच जर आत्ताच भेटलं तर एवढं शक्य नाही ना प्रत्येक गोष्ट मिळणं म्हणजे. कुणाला कमी मिळेल कुणाला जास्त एवढाच फरक आहे त्यात प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार भेटणारच. हॅलो.
हा बोला की हॅलो.
हा हा तशी हो.
आता एवढी महागाईत तेन वाढल्या आणि मग त्या कंडिशनला माणसाांना दोन वेळचं पोट भरून खायचं. तर काय सोनं करायचं.
सोन हा नाही दोन पण विचार म्हणजे हे नाही तर ते आता आपला जीव जगला तर सोनं झाल ना. जीवच नसेल तर सॉफ्ट घेऊन तरी काय करायचं आधी खायला तर पाहिजे आपण. हम्म आधी सगळं आपल्या शरीरासाठी करायचं नंतर तर मग ते दिखाव्यासाठी कराल ते जास्त कराल ते.
सगळे ते दिखाव्यासाठीच आहे पण चार लोकांसाठी घ्यायचं म्हटलं तर ते दिखावा बी करणं गरजेचं आहे. हे पण आहे लोक पैसा असलं तर लोक पैसा असल्या तर किंमत देतात नाही तर कोण विचारतय कुणाला.
नाही पण थोडीच असत पण पैशाला पण किंमत कमीच आहे ना कितीच माणसाला किंवा त्या पैशाला नाही असं. ते प्रत्येकाने विचार करायला पाहिजे जेवढा म्हणजे पैशात जी जेवढी लेवल आहे ती तिथपर्यंत पायरीपर्यंत म्हणजे जे अंतर आहे ना ते सेम सेम ठेवायला पाहिजे. दोनतला गॅप.
पण आता माणसापेक्षा जास्त पैशालाच महत्व देतात लोक
थोडेफार अशी पण आहेत समाजात म्हणजे पैशाला महत्व थोडी मा- माणूस कीला अस. चल दोन्ही स्तर आहेतच ते त्यामुळे काय ते एवढे मनावर घेत बसायचं नाही. चाले करते मी तुम्हाला नंतर.
हा ठीक ये.